हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो!
हं
हॅलो!
हॅलो!
हॅलो, हा आवाज यालाय काय माझा?
हा आवाज येतोय काय, आला आला.
हा आवाज येतोय काय, आला आला. हा हा. मगाशी कायच ऐकू येना झालेलं.
मला पण तुमचा कायच आवाज आला नाही.
मला पण तुमचा कायच आवाज आला नाही, इथं पाठीमागं सगळं बॅकग्राउंड एकू यालय की खरं तुजाच आवाज येना.
मी गॅलरीत आहे ना त्यामूळं तिथं बसले, आत सगळे झोपलेत म्हणले गॅलरीत बसूनच करावं. हां.
तर तिथं सगळे झोप ह
कट होतय काय?
कट होतय काय. होय होय. कटवालाय.
आपला काय प्रॉब्लेम हाय काय, हा दीचे कॉल एवढे हे कट तेन होत नव्हते, आवाज पण
आधीचे कॉल एवढे हे कट तेन होत नव्हते, आवाज पण
क्लिअर येत होता.
संध्याकाळच येतय बघ, क्लिअर येत होता, संध्याकाळचा असतय.
हा म्हणजे स सर्वरला काहीतरी प्रॉब्लेम असेल.
होय होय, संध्याकाळी केलं ना, म्हणजे आवाज येतोय चांगला.
हा संध्याकाळचे कॉल व्यवस्थित होतात. पण संध्याकाळचे कामं असतात ना, हं.
हं.
दोन दिवसाच कंपनीत असल्यामुळं मग जेवण झालं, तुमचं? तुमचं झालं काय?
हा झालं बघ.
एकादस होती त्यामुळं लवकरच केलं.
हम्म. कुठं असतेच, इथं नाही का?
इकडं हिंजवडीला असते.
ती
काय तेे
हम्म हम्म, पुण्यात हायस होय.
हा पुण्यात, होय होय पुण्यातच आहे. तुमचं गाव कोणतं म्हणला? हॅलो! हॅलो! ममदापूर, कुठं हे. कुठ आलं हे? हॅलो! हॅलो. हॅलो.